हॅलो.
हा नमस्कार तई. येतोय आवाज बस मजेत मजेत. हो चला तर आपला विषय आज बिन जा. अ सध्या आता आहे ना ताई मी आयलाय ना किचन शिकवते. मी ते किचनचे हुक्स आहे ना ते मागून घेतले मी मी शो वरून.
अच्छा हो ते लोकल मिळतच नाही य.
नाही नाही ते ऑनलाईन ला परवडतातनी घ्यायला आपल्याला ते ऑनलाईन वूनग. ाून घेतले आईला डिझाईन दाखवून देते आईला म्हटलं बनून बनून किचन बनवतू. ते आपल्या सेल होतील. दहा दहा पंधरा पंधरा पंधरा पंधरा रुपयाला पण आपण एक किचन सेल केलंय. नाही नाही आपल्याला भेटत म्हणजे ठीक आहे. काहीतरी नवीन उद्योग होऊन जातात तेच ना.
वस्तू बनावली.
हो खूप आहे फक्त कसं असतं ना. आपल्याला एकदा आयडिया आली डोक्यात की आपपोआप येते.
हम्म मग किचनचे काही रिंग येतात नुसत्या कि त्याला ती साखळी पण येते.
नाही त्याला साखळी पण येते ऑलाईन म मि रून मागवले मी हो मी इथे बघितले मला. अ बरं बरं मी तुम्हाला लिंक पाठवेल अ. कसं मग थोडं थोड थडं थोड कारीचालू कयचं आता म्हटलं म ति म्हटलं थोडं. थोडं तोरण चालू करतो लोकरचे असं अ हा. नाव टाकून जय जय रघुवीर समर्थ. जय शिवराय जय मातादी अे नाव टाकतो आम्ही तरोरण मध्ये ताई.
चांगलं आहे चांगलंय मग लोकर पण ऑनलाईन मागवता का.
नाही तई मी इथून नासिकून आणते गावातूनच घेते नासिकोून. हो नाशिकच घेते ऑनलाईन कसं असतं. कशी ती चांगली निघते नाही निघते आपल्याला माहिती नाही ना.
हो आणि कंपनीची घेतली किती. ती जास्त महाग पडते मग तेवढं समोरच देतही नाही आपल्याला.
नाही ना. तेच ना तेच ना त्याच्यामुळे मग मी काय करते माहिती का डायरेक्ट इथून गावातूनच घेते मग.
मी एक एक दीड दीड किलोकर आणले ना आपल्याला.
हो हा ते जास्त आणून पण काही नाही संपले की परत आणता येतो लोक.
हा तेच रा त्याच्यामुळे मग. आहे तेवढ्या आणायची एक दीड किलो आणली का त्याच्यात बरा सहून जातं मग.
मग कुठले आयटम जास्त जातात तोरण की रुमाल.
तोरण पण जातात, रुमाल पण जातात दोघी जातात
अच्छा, मग ऍड कशी करता? व्हॉट्सअप वर?
मी ऍड व्हॉट्सअपलाच करते आता कसं येत जनरेशन आता कशी आहे तू
हॅलो, आवाज गेला... हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो.